ह
हॅलो! नमस्कार, हा ऐका हा हम. बाकी काय चाललंय? हम्म मी बरी आहे, तुम्ही?
हो, मी पण बरी आहे बघा.
हा हा हा.
हा. काही नाही, ऑफिस मध्ये आहे, लाईट गेले म्हणून बसले म्हणलं, आपलं.
हाव, हो.
हा आत्ता लागले, दीड दोन महिना व्हायला लागले आता नाहीतर घरीच होते. हा म्हणल आत्ता हे. मी हीकडं कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
अच्छा! मी महाराष्ट्र मुंबई.
अच्छा, अच्छा! मुंबईमध्ये का? बर मुंबईचा वाताव वातावरण कस आहे मग, सध्या आता.
हो, आता बरं ये. पहिला आधी, हे झालेलं पण आता बरं हाय. हम्म हम् हम्म आणि नाही पाऊस पण खूप पडलं ना मग, त्याच्यामुळे काय सगळे डिस्टप झाले असं ये. हम्म. ते काय, हा बरोबर हा खूपच. मी पण आज जॉइंट केली परत ऑफिसला हो म्हणजे वन वीक सुट्टीयाच होती. असं, हम् म्हणून. काय ट्रेन वगैर, बंद होती ना? ते काय पाणी वगैरे जास्त भरलेला ना. तो प्रवास हा, म्हणजे मुंबईमध्ये, काय प्रवास करणं म्हणजे खूप ये आहे ड ते ताप असं ह.
जीव घेना प्रवास आहे तो.
हा हा तुम्ही कसं करताय प्रवास म्हणजे तुम्ही
नाही मी आमच्या गावातच आहे म्हणजे आम्ही जेथं राहतोय ना. तिथच आहे जवळ हा. तूम्ही काय करताय जॉब?
मी असंच म्हणजे बॅक ऑफिसमध्ये आहे असं आहे. तर मला काय म्हणजे थोडसं स्टेशन म्हणजे ट्रेनचा प्रवास करावा लागतो ना आम्हाला.
अ. म्हणजे मुंबईत तर ट्रेनच असते ना, जास्त असं ये. म्हणून, तर काय की. हम्म.. ट्रेन मधेच आम्हाला याव जावं लागतो, हां असं आहे. हाय म्हणजे स्टेशन पासून जवळच आहे पाच मिनटांचा रस्ता. पणून तरी पण ट्रेनचाच प्रवास करावा लागतो आम्हाला असं आहे हम्म.
हा हा हा.
प्रवास म्हणजे असं आहे, की डेंजर आहे खूप. सकाळी काय सात वाजून बारा वाजे पर्यंत खूप भीड असते तिथे, ट्रेन मध्ये पण आणि. काय ठाण्याला इतकी पीड असते ना क म्हण जे एक ट्रेन पण चुकली ना ते अ कंटिन्यू तर येत नाहीय म्हणजे बाय चान्स आली तर आली, चढायला भेटला. आणि अगर नाही तर सोडलं ना तुमचं की वेळ होऊन जाणार ऑ तीसचा हा हा.
बापरे!
पण टायमिंग असते ना कि, दहा वाजता यायचं म्हणजे फिक्स. असं आहे आणि दहा पंधरा झाला कि, त्याचा नंतर हाफ. डे नाही तर, ऑफ असं आहे. म्हणजे वेस्ट गेलं, हा पावसात. खूप काळजी घ्याव लागते, आम्हाला हा त्यासाठी.
ऑफिस वाल्यांना पण म्हणजे, समजायला पाहिजे ना बाबा हा पाऊस असतो आणि. या या टाइमिंग पर्यत आलं, तर चालतंय असं सांगायला पाहिजे ना त्यांनी पण. का ते, ऍडजस्ट करून घेत नाहीत.
नाही ना ऍडजस्ट अरे अजिबात घेऊन जात नाही ना, तेच तर त्यांना काय वाटतंय की. एकदम प्रवास चांगला आहे, मॅनेजर वगैर आहेत. चार वगैरे त्यांना असं ते काय त्यांचा स्कूटी वगैरे असते. कार वगैरे असते ते ते म्हणजे सिम्पली येऊ सकता.
त्याच्याकडेच नसते ना स्कुटी.
हा, तेच ना आणि आत आता आमचे स्टाफ मध्ये फोर हॅन्ड्रेड स्टाफ आहे आमच्या ऑफिसमध्ये. तर त्यांना सगळ्यांना खूप खूप त्रास होते हा तेच तर.
आम्ही तर कधी तिकड मुंबई पुण्याला आलेल नाहीये फक्त आम्ही इकडं जास्त तो कोल्हापूर साईड वगैरे इकडे फिरतो तिकड तरी आय आय सहयोग कधी आलाच नाहीये हा ह.
तसं मी ऐक कोल्हापूर खूप छान आहे असं म्हणजे प्रवास साठी वगैरे काही पण आपल्याला. ते फिरायला वगैरे चांगला आहे, तसं सिटी.
हो हो हो हो.
हम. मुंबई म्हणजे, काय एकदम. जे फाड बीळ जास्त आहे अस आहे तर. ते आपल्याला व्यवस्थित ज्यावं द्यावं लागत करावं लागतं आपण तिथे. मी काय लहानपासून तिथेच राय अ रा ते राहिलाय ना म्हणून आम्हाला काय सवय झाली आता म्हणून.
हो हो हो होता मी काय का का कोल्हापूरात
नाही नाही आमच तिथे कोणी रिलेटिव्ह वगैरे नाही आहे कोल्हापूरला तसं. म्हणजे मी आलीय कोल्हापूरला माझ काय हा माझी मावशी आहे ना त्यांचा काय बिझनेस होता कपड्यांचा वगैरे तर त्यांना काय खरेदी वगैरे करायची ना शॉप साठी तर एक दिवस साठी आली होती. म्हणजे तिथे काय सगळच ये आहे ना अ अ बिजनेस वगैरे आहे ना तिथे ह् मग तिथे आली होती. एक दिवस साठी फक्त एक दिवस फिरून गेईल हो ह हम्.
आणि काय? हम हम बरं आहे म्हणजे इकडं म महालक्ष्मीला वगैरे फिरायला गेले नाही काय बघायला?
हा हो.
हा हा हा. आम्ही तर आम्ही कालच जाऊन आले.
मार मुंबईच कधी काय तुम्हाला काही काम नाही पडलं का?
नाही कधी नाहीच आणि कसं आम म्हणजे कधी नाहीच तिकडे यायला कधी योग आला नाही कधी नाहीहायच यायला.
हो हो हो हो.
हा काम नाही काय नाही वगैरे नाही येऊ पण नाही काहीच म्हणजे काहीच नाही असं हे करायला.
हम्म हम्म हम्म हम्म हो.
आम्ही कस मग इकड वर्षात ट्र्रीप काढतो. आपल्या मालवण सिंधदुर्ग गणपतपुळी वगैरे फिरून येतो. तर म आदीमध्ये जायचं म्हणलं कि आपला पलनाळा आहे नरसंवाडी आहे. बघायला फिरायला हा सगळंच हो धबधबा वगैरे पावसाळ्यात धबधबा वगैरे फिरा हो आच्या महिन्याच काय प्लॅनिंग चाललंय आता.
हो हो हो बरं आहे ना. हम्म मग चांगला आहे प्रवास तरच राहायचं आपल्या लाईफ मध्ये काय कधीतरी आपल्याला म्हणजे
हा तस हम्म. आम्ही पण करतो तस हा आम्ही आम्ही पण करतो तसं. म्हणजे मुंबई मुंबईतच गेलोय आम्ही जास्त तर दूर नाही केलंय आम्ही असं आहे म्हणजे कि मुंबई अलिबाग वगैर आपले गेट ऑफ इंडिया वगैरे हे आहे पुण्या वगैरा असं आहे, माथेरान वगैरा असं हय.
हा ते माथेरान वगैरे पण, तुम्हाला लोणावळा पण जवळ पडते ना तिकडून?
हा लोणावळा तर एकदम जवळच पडतो आम्हाला.
हा इकड पण काही धबधबा वगैरे असतो ना आता.
हा हा पण काय ते पिकनिक स्पॉट आहे ना तर ते काय फ्रेंड्स बरोबर आपली फॅमिली बरोबर फिलायला गेलो. तर चांगलं वाटतो असं ह् हम्. हो म्हणजे आपलं लाईफ. मध्ये म्हणजे काय? पूर्ण दिवस घरी काम करून ऑफिस मध्ये काम करून ते
होय आणि थोडं माइंड फ्रेश होत आहे माइंड फ्रेश होतय डोक दोतंय, प्रवास करून आणि थोडंफार कसं कामाच्या गोष्टी विसरून आपण निसर्गात असं फिरून हे होऊन जात ना.
हो हो, हो हो, हा हा.
त्यामुळे मला ते आवडत आहे असं प्रवास करायला निसर्गात तर जास्तच आवडत.
हो हो हा, तेच तर हम्म. बाकी काय जेवण वगैरे झालं?
नाही आता जायचं अजून एक तासाभराने घरी इथून मग जेऊन मग परत यायच इथं ऑफिसला मग.
म्हणजे असं आहे तुमचं ब्रेक टाइम म्हणजे घरी जायचं आण
हो, नाही कस होत पहिला डबा घेऊन येत होते, चालू केलं तेव्हा. पण ण मग कस पगार जास्त भेटायला लागला ना मग संध्याकाळी जाऊन थांबायला लागला ना जास्त वेळ मग त्यामुळे घरी जाऊन मग येते मग. बरं, हम्म हा. जेऊन आले कि मग जरा थोडा वेळ संध्याकाळी जास्त वेळ थांबायला हे होत ना मग.
हा आणि जेवल्यानंतर तर असं वाटतंय आपण थोड देर झोपूया. लगेच काम होत नाहीये आपल्याला.
नाही नाही नाही, मॅरडी नव्ह मेरिड आहात ना तुम्ही?
हा हा हो, आणि तुम्ही
नाही अजू
अजून नाहीये ह्यो अच्छा हा काय नाही सिंगल त्यात. तर तुम्ही एन्जॉय करून ठेवात तोपर्यंत.
लिंक आहे सगळं. घरची जबाबदारी पडली ना, सिंगल असुदे नाहीतर मेरड असुदे घरची जबाबदारी पडली ना. काय एन्जॉय पण हे नसतं काय नसतं, यातूनच आपण वेळ काढत जायचं हा.
आपल्याला असं वाटतय की हा आपण सिंगल आहे, तोपर्यंत आपण एन्जॉय करू पण नाही करू शकत. आणि लग्नानंतर तर अजिबच नाही करू शकत आपण. काय म्हणजे मिस्ठर असतात त्यांच्या वर पण. फॅमिलीचा प्रेशर असतो. मग नंतर आपल्याच पण असो आणि नंतर साल दोन साल नंतर काय आहे, आप वेळेल पण मुळे वगैरे होतात. मग त्यांच प्रेशर घ्यायचं मग तो म्हणजे काय लाईफ. हाईच नाही आपलं म्हणजे संप
हो झालं तिथं हा मग काय तर? मुलं झाले की तुमची लाईफच संपली आणि त्या एन्जॉय नाही काय नाही मग ते दिवस चोवीस तास घरात असतं ते चार भिंतींच्या मध्ये कोंडून आहे ना असं हेरिडेेड होत जात ते मग.
हा हा आणि फॅमिली चांगली नाही भेटली तर गेल सगळं.
हो ते आणि मानसिक त्रास आणि अजून.
हां.. तेच तर.
महिलांच जीवनच हे आहे म्हणायचं, तारेवर ती कसरत किती तुम्ही एज्युकेटेड व्हा, कितीही एज्युकेटेड व्हा किंवा कितीही तुम्ही शिका. कितीही काही पण करा, तरी पण आहेच हो.
हां.. आ प्रॉब्लेम तर आहेच, आपल्या लाईफ मध्ये ठीक आहे. करूया फोन ठीक आहे, चालेल हम्म चला.
काय ते,
आता दहा मिनिटं झाले ना, ठेवते फोन.
हा हा हा.. तिकडून होते का बघा, तुम्हाला करा आहे हां.